हा बोल की
ह पुनम
हा
अग त विचारायच होतं ले दिवसांनी कॉल केला सोर आणि ते म्हणजे असं तुमच्या आता राधानगरी साईडला साईटला आपलं हे हाइ द दा जिनी नवीन रेस्टॉरंट तेन अ काय मध्ये केलं ना म्हजे बांध बांधलेलं आहे वद्याता कधी तर र मजा म उन्हाळा आहे डिझल फिरायला जाण्यासाठी म्हणलं बघूया ते म तुला विचारून
नाही बरं पोट काण आहेत बघायला आणि फार्म हाऊस पण छान आहेत असं म्हणजे तुला जिथं जायचं असेल हा
ना मध मग त्याच्यामु ते ते छान वाटलं मला पूर्ण पाण्या ठिका नाही आजूबाजूला म गरम आहे धरणापासून ते छान वाटलं
हा नाही म्हणजे भरपर जाे असं बांधले आहेत आणि तिकडे बघण्यासाठी निसर्ग वातावरण छान सोड भरपूर धरणा बस भरपूर म्हणजे जंगली एरियामध्ये पण असं बांधलेले आहेत तिथं पण फिरण्यासाठी असं म्हणजे ह्या उन्हाळ्या च्या दिवसात तरी तिकडलं वातावरण असं शांत आहे त्यामु भारी वाटते फिरायला वगैरे सोड पर्यटन स्थळ बघण्यासारखी भरपूर आहेत आणि मेन म्हणजे कसं खेड्यागावाकड सा असल्या म्हणे पण कमी आहेत म्हणजे आपल्यासारख्याच कश्याला परवडणार सोड म म्हणजे तुला कस म्हणजे धरणापशीचस पाहिजे किंवा बाहेर कुठं वळखकीच्या हे ना आपण घेऊया बघूया चांगलं बघून
नाही असं धरणापाशीच मला ते मध्ये दाखवले तनी ते छान वाटलंय एकदम निवांत शांत अस जवळ जेणेकरून पाणी ते नसावं एन्जॉय कर ता यावं आपल्याला
हा मग बरोबर मग तेच आपण बघूया त्यातलं कुठलं पण सोड खरं म्हणजे कसं फिरायला तिथन आपल्याला पर्यटन स्थळ बघायला जाण्यासारखं पण पाहिजेल नाही फक्त तिथं जाऊन राहणार आहे काय
हा बघण्याच नाही थोडं जवळ आहे सोड दहा पंधरा किलोमीटर पण कसं काळ धरण दोन तीन जाळ्यात दोन तीन धरण आहेत तिथं राधानगरीमध्ये मग कुठल्या साईडच्या हा हा ते कुठल्या साईडच्या धरणा कसलं रिसॉर्ट पाहिजे म्हणजे आता मी तुला दाखवलेलं त्या म्हणजे तिथलच आहे सोड परवा दाखवलेलं ते पण धरनाच्या शेजारचच आहे पण तिथं पण एक सात आठ आहे फॉर्म हाऊस मग आपण त्यातलं कुठलं म्हणजे चॉईस करून बघायचं आपल्याला म्हणजे परवडल असं पण बघायचं आणि निसर्गरम्य वातावरण जेणेकरून तिथनं सगळं दिसल आपल्याला बघायला भेटल असं बघून घ्यायचं हम्म ब हे करून घ्यायचं म्हणजे रेट पण बघ आणि मेन म्हणजे अ तिथलं वातावरण कस असतंय एक एक जागी म्हणजे झा झाड तोळून शेजारला अस हायत अस जंगल एरिया ठेवलेला आहे त्यांनी किंवा फळांची झाडं फुलांची झाडं किंवा आशी रानातली आंबे फणस असं फळ वेगवेगळ्या ह्याची ना झाडे लावलेली आहेत किंवा लॉन वगैरे केलेला आहे मग असं भरपुर भरपूर ठिकाणचे आहेत सोड कारण आम्ही बांधलेले आहेत भरपूर म्हणजे तिथ त्या एरियात तरी भरपूर बांधले आहेत मग आपण कुठ
ते सगळी म्हणतात ते दाजीपुर आरण्यात ते बघाय त्याना ते खरोखर म्हणजे दिसतय अस वाट
हा थोडफार दिसत्यात म्हणजे आता कस वस ती वाढल्या माणसं भरपूर जण जातात नाही तिकडे
हा हा हायवे झाला नाही त मेन कोकण
कोकण हावे वे दिसतात की अस काही नाहीये दिस त्यात म्हणजे त्यांच्या टायमिंगमध्ये पण गेलो तर भेटत्यात आपल्याला बघायला ते म्हणजे कस आपल्या टायमिंगुसार त्यांच्या ते सोड
हा हा
म्हणजे ते कसं संध्याकाळी पण पाणी प्यायला वगैरे येत्यात त्या एरियातन आपण जात असलो तर असं पण हाय आणि पक्षी पण भरपूर बघण्यासारखं पण आपण म्हणजे दुपारच भर उन्हाच गेलो तर एवढं काही बघायला मिळत नाही ते आतमध्ये जंगलातच असतात आणि जे म्हणजे जाताना वाटला तळं वगैरे लागत असलं तर ती त्या एरियात दिसत्यात
मग ते आत जाण्यासाठी त्यांच्या गाड्या असतात काय आपली आपण जी करून न्हील गाडी आपण म्हणजे ज्या प्रायव्हेट गाडी जाणार आहे ना तीच ण्यायची
नाही नाही आपल्या गाड्या नसत्यात सोड त्यांची जंगल सफारी म्हणून असत्या गाड्या ति तिथल्याच आपण घ्यायलागत ते कारण त्यांना तिथल्या एरियाचा सगळा अंदाज असतोय तिथल्या माणसान नाही आपल्याला तस नाही कुठला प्राणी आणि प्राणी म्हणजे काय? आपल्यासाठी का सोपन नसतंय कुठन कधी येईल हे आपल्याला माहि ते नसतय
माहिती नसतय होय.
मग त्यापेक्षा त्यांच आणि त्यांना कसं सगळं रोड माहित ते असत्यात त्यांचीच गाडी घेऊन गेलेलं चांगलं असतय आणि आतमध्ये म्हणजे शक्यतो त्यांच्याच गाड्या सोडत्यात सोड असं आपल्याला आपल्याला तस सोडत नाहीत आतमध्ये त्या एरियात कारण प्राणी पण एवढं भरपूर असत्यात आणि मेन म्हणजे त्यांना तिथली ओळख असत्या सगळ्या जंगलाची. त्या तिथं राहणाऱ्या माणसासनी तस आपलं नसतय आपण शहरात राहणारे असलोय की आतमध्ये आपल्याला एवढी ओळख नसत्या आपण लक्ष म्हणजे कुठला प्राणी कुठनं येतोय कुठल्या एरियामध्ये जास्त कुठला प्राणीय
ह हा त्यांना अंदाज असेल ना रोज फिरत्या त्यांन
हा ते कायम पण फिरतेलेनी त्यांच जंग म्हणजे जंगल सफारीवा फक्त म्हणजे तिथल्याच एरियातले असत्यात नाय त्यानीच तिथं गाड्या घेऊन त्याच लावलेल्या असत्यात जंगल सफारी करण्यासाठी मग खरं ती फॉरे ह्याच्याकडन पण असतय अ रिसॉर्ट वरन पण थोडीफार असत्यात. त्यांचे पण आपलं त्यांना अर त्यांच रेट वेगवेगळ असत्यात रिसॉर्टवरन मिळालं म्हणजे आपण फार्म हाऊस वर गेलो तर त्या मालकांकडन पण जंगल सफारीच्या गाड्या मिळत्यात नाही असं नाय पण त्या गा म्हणजे आणि रेट पण कमी मिळ त्या असतय त्यांचा हम्म आणि स्वतः आपण होय आणि तेला कस आपण राहायला कि किती दिवस जातय ते? ज्यो पण असतय म्हणजे चोवीस तासातील हा चोवीस तासा सा
दहा दाजींच्या ओळखीचं तसा आपल्याला अ ऑडिटर जरासं काय हेऊ ते बघायचं रेट का तेन कारण ते दाजीनी सो स्वताच बांधल्यात नाय ते
होय होय नाही बरोबर आहे खरं कनीआणि म्हणजे कसं होतंय आपल्याला कुठला म्हणजे एरिया आता तिथलं भरपूर फोटो बघितलेस त्यातला को कोणत्या एरिया म्हणजे कुठले म्हणजे धरणाच्या शेजऱ्याना भरपूर आहेत रिसॉर्ट असं एक पाच सहा रिसॉर्ट तरी आहेत बांधलेलं मग आपण पहिल्यांदा जायचं तिथलं एरिया बघायचा कुठल्या साईडच आपल्याला पसंत पडतंय बघायचं आणि रेट पण किती हा बघायचा किंवा जंगलमध्ये आपल्याला राहण्याला खाण्याची व्यवस्था तिथं असत्या त्यामुळे ते पहिल्यांदा सगळं चेक करायचं आपण गेल्यानंतर अ कसं ते आपल्याला राहायला चांगलं भेटते बरोबर आहे एक एक जण जेवण पण आपल्याला चांगलं भेटल नाही भेट अस पण असतंय आणि एक एक रिसॉर्ट त्यांच्या जंगल सफारी नसतात ते पण प्रॉब्लेम होत त्यात मग आपल्याला दुसरीकडे बघून ते पण जायला पाहिजे त्यांच्या हेन
तेच की उलट ते भारी स म मला वाटते जे पाण्याचे ठिकाण आहे उन्हाळचे ठिकाण आहे जेणेकरून आपल्याला एन्जॉय पण करता येईल त्या ठिकाणी ते ना आणि दोन दिवसाच तरी ना की एक दिवस फिरवण्यात पूर्ण आहे न्यूज विश्रांती तसं
हा म्हणजे आपल्याला अठ्ठेचाळीस तासासाठी ती घ्यायला पाहिजे कारण ते कसं असते रिसॉर्टला आपण फार्म हाऊसला सकाळी आपण त्यांची टायमिंग असत्या सहा सहा सात सात वाजे पसनं पुढं असतय त्यांची टायमिंग ज्या टायमिंगला आपण येऊन रिसॉर्ट म्हणजे आधी बुक कराय लागतात ती काय असं अचानक मिळत नाहीत आणि शनिवार रविवार फुल्लच असते त्यामुळे आपण आधीच फोन करुन घ्या लागतय कारण आपण आता कसं शनिवार रविवार मुलांना सुट्टीअसत्या ते बघतोय आणि आपण जातोय त्यामुळे घेताना आपण कसं घ्यायचं आपण टायमिंग आधि रिसॉर्टला आधी फोन करून बुक कराय लागतय मग त्यामुळे कसं होतय आपल्याला बघुन जाऊन बघुन नाही बुक करता येत म त्याची माहिती पूर्ण आपण घ्या लागणार पहिल्यांदा सर्च करून कुठला एरिया चांगला हा कुठलं चांगलं वाटतंय काय हे सगळं तेन्ना फोन करून पहिलं चेक करायचं आ प्रत्येक जण आपलं नव आपलं चांगलं म्हणून सांगतात सोड पण आपल्याला इथलं माहिती थोडी घेऊनच चेक करूनच मग जायचं अन ते पण कसं आ त्यांचे रेट पण आ तिच्या वेळी आपन चौवीस तासाच त्यांच रेट असत्यात आज आजासा मग सकाळी जर तिनं बुकिंग केली हा सकाळी सातला आपण तिथ येणार असलो तर ते म उद्यापर्यंत जर चौवी त्या सात वाजेपर्यंत सकाळी आपल्याला खाली करायला लावत्यात मग आपण अठ्ठेचाळीस तसासाठी घेऊ शकतोय बुकिंग असं काही नाही पण अ आपलं लोन त्यांचं जेवण नाष्टा स सगळं त्यांचच असतंय.
मग तसं चालतं मग मग दुसऱ्या दिवशी एक दिव विश्रान ती एन्जॉय करून दुसऱ्या दिवशीला गेलं आज
होय तसं पण चालतंय. हा. ते अ रेंज प्रॉब्लेम आहे ग आवाज इना झालाय व्यवस्थित, हा.
दुसऱ्या दिवशी बाहेरच खाऊ शकतोय ना
हा, होय होय. त नाही पण कसं आहे माहितय तिथं जेवणासकट त्यांचच असतंय, मग त्याचच पेमेंट ती घेतील घेत्यात नाही. म्हणून दुसरं काही नाही पेमेंट
हॅलो, हॅलो. हॅलो हा बोलकी. आव आवाज येईना झालेला ग तुझा म्हणून म्हटलं.
हा, हा, हा ठीक हाय.
हा. हॅलो.
छा
हा.
हा ते बहिलानीसर
नाही अ निसर्गरम वातावरण बघूनच जायचं सोड.
हा, हॅलो बोल
हा. हा आत्ता ऐकू याय लागलय बघ. हॅलो. रेंज प्रॉब्लेम आहे ग. रेंज ऐक ऐकू येईना झालंय व्यवस्थित.
हा बर ठेवू काय? हॅलो.